हो. हॅलो, हो येते माझा येते का तुम्हाला?
हो येतोय.
हा, चहा पाणी झाल तुमचं.
हो.
हो.
जेवण
जेवण झालं का तुमचं? मग काय करत आहेत?
झाल जेवण आज वटाण्याची भाजी
काय म्हटला? हुं.
आणि भात.
हो.
नाही तुम्ही काय केलात? तुम्ही काय केलात जेवाय?
आम्ही बटाट्याच भाजी, आमटी भात, चपाती, दूध असतेत ना इकडं.
ते मैस मैस असते ना मैस
हा.
त्याच दूध असत, गायच दूध.
हो का? तुमच्या इकडे आहेत वाटतं म्हशी वगैरे.
हो, इकडे आहेत बघा, बर हो, इकड भरपूर आहे ना.
हो हो का? ते दूध ते म्हणजे गायला पिल्लू झाला कि ते दूध येतं ना, पिवला पिवला त्याचं काय करतात ना, खरवस वगरे
हो करतात ना बघा.
ते खूप मस्त लागतं ना खायाला.
हो खूप मस्त हाय ते, लागते बघा.
आमच्याकडे काय असं भेटतच नाही ना म्हणजे खल्ला ही नाही एकदा. ते ह्याचं इकड कुठ
हो दरोज असत नाही वाटतं. हो आमच्याकडे भरपूर आहेत बघा. तिकडं बरप भरपूर आहेत ना.
हा, म तुम्ही करत असशीव ना ते?
हो, कधी कधी ते पण पिलू येते ना, बाहेर तेव्हा आम्ही पण करताव ना?
हा हा.
आता काय अजून हे झालं नाही
नाही झालंय का?
हो.
बरं, आमच्या इकडे जास्त नाही ओ. म्हशी गाई वगैरे, हो.
म्हणजे आहेत पण, अशा भरपूर नाही हे आमच्याकडे वगैरे म्हणजे कधी आता तुमच्याकडे दूध वगैरे काय तुम्हाला तुमच्यात आहेत म्हटल्याव विकताव का दूध वगैरे तुम्ही.
काय म्हटल्याव
दूध तुम्ही विकताव का?
च
हा
नाही विकत तर, ते बाहेरचणी विकतेत ना आम्ही विकत नाही. बाहेर असतेत. हॅलो! हॅलो! हॅलो
आवाज येत नाही का.
तुम्हच्याकड पाऊस
मी म्हंटलं की दूध तुम्ही रोज काढत असशील ना.
हो काढतो पण आम्ही विकत नाही ना. आम्हाला पण पुरत नाही थोडच येते ना ते पण दुध थोडंच देते.
हो का
हो हो
वापरता वाटत
हो ते दुसरे आमचे काकू त्यानी असत ना त्यांनी विकतेत.
हो का, त्याक दूध पण महाग झालंय ना आता खूप.
हो खूप महाग झाला बघा.
आता अर्धा लिटरची दूध बॅग पण बत्तीस
हो
तुमच्याकडे म्हशी गाई वगैरे आहे म्हंटल्यावर काय तुम्हाला टेन्शनच नाही. म दुधापासून काय बनवताव प्रकार की असंच पीताव.
एकदा दुध खीर बनवतो.
हा हा
दुधखीरा मग तेच बनवतेत बासुंदी ते बनवतात.
हो का तुम्हाला येत?
मला येत नाही ते आमच्या माउशीला येतत ना.
हो का
हो
चांगलय आहेग मग.
हो. त्याने काय तुम्ही काय करता काम?
काम.
काय म्हंटलं.
काम विचारलं का काय करते.
हो तुम्ही काय करताव काम
माझी मी टेलर आहे.
हो
ब्लाउज वगैरे शिवते.
हो
ब्लाऊज ड्रेस वन पीस असं म्हणजे कोणाला काय पाहिजे ना ते शिवून देते.
सिंपल गळाला किती पैसे? सिंपल गळाला.
म्हणजे असं गोल गला का?
हो गोल गला.
घेतात अ एकशे ऐंशी रुपये घेतात अस्तरवाला.
हो, मग डिझान असल्याला?
डिझाईन असलेला म्हणजे जशी डिझाईन असेल तशी म्हणजे बोटनेक वगैरे असला ना तर मग अडीचशे किंवा जास्त डिझाईन असली तर तीनशे.
हा.
तीनशे पर्यंत सहज्या-सहजी घेते जास्त ना.
हा.
कारण आमच्या गावात म्हणजे असं खूप टेलर आहे.
हो.
जागोजागी टेलर आहेत ना मग जास्त भाव नाही भेटत.
होय.
तू प्राईज आहे ब्लाउजाची?
ते पण आमच्या गावात पण त्यांनी पण शेवते तेवढाच आहे रेट आमच्या गावात पण बघा.
हो का.
डिजाईन त्यांनी पण बघून-बघून सांगत ना.
हा हा.
हो.
ते युट्यूब व किंवा गुगल व वगैरे बघतात. आणि मग सांगतात ते ना.
हो हो.
हा म ते जास्त डिझान असली तर तीनशे घेते. नाहीतर अडीशे बायकांच जास्त गोलत गलाच त्यात गोल पान मटका.
हो‌.
वगैरे मग येते दोनशे एकशेऐंशी देते.
होय.
पण इकडे कसं गाव ठिकाणी पैसे पण लवकर नाही ना देत.
हो.
आज देते, उद्या देते असं असत उदारी वर.
हो हो देत तसं पण.
ते परवडत नाही ना.
हो परवडत नाही बघा.
म्हणजे आता कोणी नेला कोणाला अर्जंट पाहिजे असतं ते नेतात मग पैसे दिलेवर बरा नाही तर नाही देत. नेतात आणि बोलतात उद्या देतो, - परवा देतो, नंतर देतो आज लानात आणि आपल्याला बोलायला पण मला वेगळाच वाटत की म्हणजे तुमचे पैसे आहेत वगैरे. बोलत नाहीत.
हो.
आपलेच पैसे आणि आपल्यालाच लाज.
हो, मग तुमचं जेवण झालं?
हो-हो झालं, तुमचं?
माझं अजून आहे, पण आता करता ओ ना.
हा,
हो,
म जेवणार कधी तुम्ही?
आता टाइम साडेआठ ला जेवताव बघा.
कितीला?
साडेआठ ला.
हो का? अं मी पण आता जेवायलाच जाते.
होय.
म्हटलं जरासे बघतो बघू मोबाईल आणि मग म्हटलं आता जेवून घे आता साडेआठ वाजले ना, हम्म. तुम्ही काय करता?
काय म्हटलं?
तुम्ही बोलू काय करता हो म्हणजे, घरीच असता की काय करता?
आम्ही घरातलं काम का?
हो -हो.
तेच आमच्या मम्मी पण त्यांनी करत्यात स्वयंपाक, मी तेवढाचं चपाती कधी तरी एकदा करते ना, मी पण
हाव, चपाती वगैरे तुमच्या कडं रोज असते का चपा पाती,
हो चपाती असते ना जरा जसं असतेस चपाती, भाकरी, आमटी,
ते भाजी दूध सगळच असते इकड दररोज.
आमचे सकाळचे असते भाकरी. संध्याकाळची ना आम्ही भात, वरण, वगैरे खातो.
हो.
सकाळचे असते भाकरी किंवा मच्छी, चिकन, अशे असते. संध्याकाळच चिकन, भात, मच्छी
हो.
आहे ना, आज उपास आहे ना मग भाजी केले.
होय.
नाहीतर मच्छी वगैरे करतो.
होय, का? तुम्ही घरात किती जण राहता व?
तीन.
हा.
तुम्ही बाहेर जॉब वगैरे नाही का करत?
नाही करत बघा अजून, मी पण घरातच अस- असते ना,
हा काहीतरी करायचं ना, मग घरात बसून पण कंटाला येतो.
हो आता करताव ना मी आम्ही पण अं.
हो का? बरं. ठीक आहे, चालंल मं मी जाते जेवायला आता.
हो,
दहा मिनटं पण झालीत.?
होय,?
चला ठेवते मग बाय,
हो ठेवते बाय,